माहित आहे का जवळपास जाण्यासाठी लहान मुलांना तिथ न तिथंच आपलं फिरून आणण्यासाठी तसं कराडमध्ये वगैरे आहे कुठं तुझ्या वळकीचं काय
इथ एक आपलं गाव म्हणून आहे
हां हां हां पास पर्यटन स् तळ सारखं आहे का ते पण बघण्यासाठी
पर्यटन स्थळ पर्यटक मला मुलांना खेळायला गावाकडची माहिती असे त्या गावाकड वस्तू वगैरे कशा असतात बैलगाडी परत अ शेतातलं काम कस चालतं हे असं सगळं त्या ठिकाणी आहे बघायला लहान मुलांना बघण्यासारखं स्विमिंग पूल वगैरे आहे त्याला थोडं आधुनिक दिलं त्यांनी जेवन वगैरे तेनच असतय नाष्टा
असतय का हम् हम्म काही नाही फक्त सकाळ जाऊन पाच पर्यंत परत येण्यासाठी असं आहे चालेल ना चालतय चालेल चालेल मी करते तुला फोन तसं हां हां चालेल हां